हॅलो येतोय का आवाज? बोल, झाला का चहा?
हो झाला की, तुझं झाला का?
नाही अजून आता झोपवलं त्याला त्यजच चालू बई दिवसभर खाऊ घालायचं नवी नवीन गोष्टी केल्या तर ते लवकर खात नई आता
का?
आज मी त्याला तांदूळ, तांदळामध्ये थोडी मुगाची डाळ, थोडी मसूरची डाळ आणि गाजर घातले होते, काजू एक बदाम एक टाकले होते, थोडं तूप टाकले होते आणि ते कुक कराव शिट्टी वगैरे काढून घेतली पहिला आणि ते मिक्सर मधन काढून ते पेस्ट करून, प्युरी करून, खायला घालत होते तर तोंडाकड बघत होता.
त्याला आता चव कळत असेल, त्यामुळं तेनी नको म्हणत असेल खायला कायतरी
तेच नवीन आता काही गोष्टीमध्ये सको करतय ना, थोडं काय केलं परत गरम केले ते गुळ घातले जरासा, गुळ वगैरे घालून चांगलं होऊ उखळून काढले आणि परत ते खाऊ घातलं खाल्ले मग गपचूप
मला वाटतं त्याला गोडची चव कळाली त्यामुळे गोड पदार्थच त्यांनी खायला मागत असेल.
असेल पण कारण खीर पण देते ना मी त्याला तशी, खीर म्हणजे काय ते शिरा त्याईप खीर अ रवा भाजून काढते तुपामध्ये आणि त्याच्यामध्ये एक खजूर, एक काजू, बदाम ते पहिला रात्री किंवा त्याच वेळेला गरम पाण्यात भिजत घालून ठेवायचा आणि मग ते तेज्यात थोड गुळ वगैरे घालून मग ते परत मिक्सर मधन काढायच आणि खायला घालायचं.
काय माहिती बहुतेक तरी मला तर वाटतय असंच की त्यानी गोड पदार्थ त्याला आवडले म्हणून त्यानी गोड पदार्थच मागतय
ह मला असं वाटतं की एखादा नवीन पद्धार्थ आता कसं जरा नवीन नवीन तोंड आकड करणार मग परत परत अ खाईल वाटत हम्म पहिला पहिले करतय दोन चार वेळा असं उलटी काढल्यासारखं करत्या आणि परत खा तय मग
तेच त्यामुळच होत असल त्याला आणि कसं आता दात याय लागल्यामुळ पण आता खूप गोष्टी त्याच्या बदलल्यात सगळ्याच
ते पण आहे बघू आता काय करतय त्याला खाऊ घालते मी नवीन नवीन म्हण रोज एक पदार्थ नवीन बाकीच ते बनवलेलं तर आहेचे की पण रोज मध्ये मध्ये एक एक काहीतर वेगवेगळं दिलं तर त्याला चा खायची सवय समजेल ना
हो.
चिकनच त्या काल सूप दोन तीन चमचेच पाजले आणि जास्त नाही ते पण त्याचे छोटे छोटे चमच.
कारण थोडंफार कच्यामध्ये. पला त्यां तोड थोडं वाकड केलता पहिला.
पण त्यातच कॅल्शियम असत. नाग ते खाल्लं तरच त्याच जरा बरं होईल म्हणजे आता आता पण गले तनेशा त्यामुळे ते पण सुटेबल होईल त्याला.
तेच म्हणून तर केलेय खातय बघू खात हळूहळू चालू करणार. कांड पण दयला चालू करायचकला.
थोडस वरचच फक्त कारण मधलं नाही द्यायचं म्हण. ते आठ नऊ महिन्याच पुढं द्यायचें.
हो प्रोटीन साठी फक्त वरचच द त्याला सध्या.
हम्म तेजरा हा खिसून घिसून रं बारीक करून द्यायचं पण अजून त चावायला येत नाही ना तला. म्हणजे बसत नाही ना. असून त्यामुळे मला त्याला काही देता येत नाही असं नवीन काय. सध्या पेस्ट टाईपच येतय का.
नाही ट्राय पण करू नकोस नवीन द्यायचं कारण कसं आहे त्याला अजून बसल्याशिवाय खाता आहेना नाही गिळता आहेनानी
उलटा काढते का ते उलटा काढता मग परत मग. म्हणून ते सध्या जे काही प्युरीी टाईप आहे ना म्हणून ते आताच नवीन करतात. परवा मी त्याच्यामध्ये काय केलते तांदूळ होत त्याच्यामध्ये फक्त मसूरची डाळ आणि बटाटा टाकले होते. कट करून बटाटा आणि त्याच्यामध्ये थोडस तूप टाकले होते. आणि ते शिजवून घेतले कुकरमध्ये शिट्टा वगैरे करून मग ते परत मिक्सर म बारीक करून घाऊ घातले होते त्याना.
चांगलं आहे ना मग काहीतरी नवी.
मला सतत नवीन काहीतरी रेसिपी दिवसात ना एक तररी रेसिपी नवीन द्यायला लागते मला.
जाऊ दे त्याशिवाय पण ओळख होणार नाही ना नवीन नवीन गोष्टींची त्याला पण.
मखाणे पण आणायचे जरा काजू बदाम मखाणे भाजून वगैरे ह्याचे पण पुडी करून ठेवायची एक पेस्ट.
मग त्याच्या नंतर नंतर ना. थोडीशी पेस्ट ती आपण रव्यात किंवा शिऱ्यामध्ये घातली तरी पण ती खाल्ली तरी चालते. ि तला.
त्यामस म्हंटलं आपलं बाबा नवीन नवीन त्यात्र करत आहे. त बाहेर तो. वय पण आहे आणि अंग पण आत्ताच म्हणजे ना शक्ती वगैरे त्याच्यामध्ये येईल..
ह शक्तीसाठी अंग वाढण्यासाठीच आणि कस सगळ्या गोष्टी त्यांनी एकतर त्याची डेव्हलपमेंट पटापट होतीये. मग त्यासाठी त्याला पटकन तेवढ्या गोष्टी आपण पण पोहोचवणं गरजेचं आहे.
आणि हालचाल पण जास्त हाची. खेळतय आता बऱ्यापैकी भरपूर खेळायला लागला त्या आता.
त्याच खेळ ना लहानपणापासूनच जास्त आहे.
भूक पण लागते त्याला.
एक एक मुलं तर नुसती मेंगळीच असतात काही हालचाल करत नाहीत काही नाही एकटक बघायले की, तिकडच बघायचं आपण तोंड फिरवलं की मग त्याचं तोंड फिरवलं की मग तिकडं बघायचं परत.
तच. आता त्याला असं खूप मस्ती करू वाटते जेवढं तू मस्ती कर शिकला तेवढं त्याला छान वाटतं मस्त हसते कर त्या त्याच मस्ती करा मज्या करा खेळा माझ्याशी असं झालंय त्याला एकटर हा वाटत नाही त्याला आता
खेळ करू बाळा आहे ना आपलं
आता दहा पंधरा दिवसात मला वाटते क मी रांगल वगैरे करण आताच बघितचे ना तर गोल गोल. फिरते
मी सकाळी बघितलं त्याला त्यांनी काय केला पहिला आडवा होता उभा झाला नंतर तरन मग माझ्याकडं आला आणि माझ्याशी खेळण्याचा प्रयत्न करत होता की बाईलमध्ये बघायचं
आणि त्याला कसं असं हलणार आहेत जसं आपण मुडोस्तील हलणाऱ्या व मुात कलं की त्यांना हे होतं क असं मुवमेंट्स पाहिजेत हो त्यांना वस्तूंमध्ये प असं तर झाडाची पानपा वाऱ्याने हालतात ना जे इंडोअर प्लांट आहेत त्यांची तर त्याच्याकडे पण बघत हम् त्याच्याकडे पण असं वेगळंच बघत असे किंवा पालतं पडून तिकडे त्याच्याकडे तोंड करून बघेल
असं करताय का आता सध्या सगळ्यात चाधीस त्याचते
पण नाही सगळ्याच गोष्टी खूप लवकर शिकायला लागल्या ते एक चांगलं आहे तुला टेन्शन नाही पुढं की बाबा एक एक मुलं कशी बोलत नाही लवकर चालत नाही लवकर त्यामुळे पण त्यांचं आईवडिलांना टेन्शन असतं कधी करत त्यात काय माहिती म्हण
काम पण आहे आणि आता गाणे वगैरे लावले ना मोबाईलवर की त्याने स्वतः पण गाण म्हणायला लागलं आता
ते संवाद चालू करत असेल त्यांनी म्हणजे स्वतः कस बोलवू
हम् कालच आम्ही स्वतःच बघितला त्याने गाण लावला होता स्पीकरवर आणि ह्यानी पण चालू केलं गे आ करून हो बर पूरतनी गाण म्हणत हनी म्हटलं तुला हे गाणं आवडलं काय बोलतोस लगेच तू असं म्हटलं की हसते लगे लागतंय
हुशार आहे पण
लवकर लवकर आताचे पोरं जरा हुशार हुशार दिले तर देवाण हम
पण त्याचा आवाज जो कॉलवररती येतो ना त्यापेक्षा समोरचा आवाज खूप छान आहे त्याचा खरंच मी अनुभवले तेे आवाज म्हणजे ज्या वेळेस स्वतः समोर त्यांनी होता ना तेव्हा ज्यांनी माझ्याकडे आलं हो तेव्हा त्यांनी तुझ्याकडे बघून आ करत होता ना तु किचन मध्ये होती तेव्हा तेव्हा त्यांनी खूप छान आवाज काढला होता मी म्हणलं तुझा आवाज इतका छान आहे
अगं फरक पडतोच ना आता व्हिडिओ कॉलवररती दिसते पण माणूस थोडाफार वेगळं प्रत पेक्ष थोडं वेगळं वाटतंय ओटो मध्ये वेगळं असतंय
मी ज्यावेळेस सकाळी पहिल्या आल्या आल्या ति थ त्यांनी जेव्हा उभारला होता ना त्या पायऱ्यांच्या इथं त्यावेेळेस त्यांनी जे बघितलं ते त्याला इतकं वेगळं वाटलं त्याला पण आणि मला पण बघून त्याला. मी म्हणल तू किती वेगळा दिसायला लागलास आता.
लहान वेगळ्या असत आता जस जसं मोठ होईल तस त्याच्याबद्दल किती झाल्या ना पहिल्या दिवसाच आणि आता सहा महिन्यांच त्यामध्ये भरपूर शेड म्हणतात ना तसं आहे
पण नाही समोर खरंच खनी खूप वेगळा दिसतय आणि व्हिडिओ कॉलवररती खूप वेगळा दिसते किंवा फोटोमध्येध्ये पण असा वेगळाच दिसते आणि त्याचा जो आवाज आहे ना. समोर आणि व्हिडिओ कॉलमध्ये किंवा कॉलमध्ये कि त्याचा आवाज वेगळाच येते.
हम्म अससंस्त वाटत. आपल्याला पण वाटतय की आपण पण बऱ्याच जणांचे फोटो बघतो प्रत्यक्षात बघतो ते व्यक्ती जरा वेळ दिसे. आता एके त्यांचे फोटोमध्ये ते चांगले दिसत नाहीत. पण प्रत्यक्षात ती व्यक्ती चांगली दिसत असते. आपल्याला वाटत की अरे फोटो मध्ये कसलं दिसत होत समोर बघा किती छान वाटतं. असं होतायचं आहे.
मला तर त्या दिवशी खूप त्यांनी पहिलाचा जो आवाज काढला ना पहिला. हा हा करून. मी म्हणला रे बाळा तुझा आवाज किती गोड आहे आपण तुला सांगितलं घालू म्हटलं की माझ्याकडे तोंडाकडे असं बघतय आणि हसतोय.
तू आता एखाद्या गाण्या लावून तू पण मुद्दाम त्याच्या समोर डान्स कर मस्ती करला त्याचे जे पण जोर जरात मान हलवण्याचा प्रयत्न करतोय अगदी जोर लावून.
आपाटत असते पाय.
मला त्याची एक गोष्ट सगळ्यात जास्त जी आवडती ती म्हणजे त्यांनी समोरचा जे करायला जातं ते करायला बघ. आतापासूनच खूप हुशार आहे त्यांनी पुढ काही सांगू शकत नाही आपण. सगळ्याच गोष्टी त्याला करायच्या.
त्याचं ऑब्झर्वेशन पण एकदम बारीक आहे.
बारीक पण आहे आणि ते मेनजे त्यांनी करायचा प्रयत्न करते ना ते. त्याच्यासाठी पण चांगलंय खूपच.
तेी म्हणजे त्यांनी कसं समोरच्याचे लगेच त्याच ऑब्झर्वेशन पहिला करतय आणि लगेच त्याची कॉपी कराय लागत. की बाबा हनी काय कळलं की आपण तसं करायचं बघू आता तर त्याला म्हण तो उभं राहिला की चालायच आहे पटापटा.
मी तेच म्हणते ना त्याला बसायचं नाहीये डायरेक्ट चालायचंय.
म्हंटलं बाबा इतक्या लगेच मोठा होऊ नकोस कारण सहाव्या महिन्यात वरती चार दात यायला खालचे दोन ऑलरेडी आलेत.
छानना!
सगळं जणांच असं म्हण किती लवकर मोठा व्हाय लागला असतो काय घईे का तुला एवढी कुठ? जायचं बालपण आहे राहणच राहा अजून.
खरंच लहानपण लहानपणच असतं मोठ्यापणी नाही.
येस हम् चला मग चालतंय. करतल हम. हा हा बाय.